हॅलो
हॅलो
हा बोल की
आणि त्याच्यावरच कॉल आलाय तुला
होय होय त्याच्यावरच आलाय
बरं बर ते ना म्हजे ओलास का नाहीस
नाही अजून जेव्हा आता घरात तर नाश्ता करून आलेय
एवढ्या वेळ ना
होरा उठाला वेळदला याला वळला
हां स कतीलावाला आहेस
आले की तिला आत्ता आली साडेबारा वाजता आली त्या लग्ना व जायचं होतं
कोणाजारी
ते बायकोच्या म्हणजे मैत्रीण
वा तु तुला का त्रासमध्ये ये तुला का त्रासमध्ये ये
अरे मग वाजला आलो बारा वाजता जाणार किती वाजता
नाश्ता करून आलो म्हणला स र लग्नाला ला जाऊन
नाही नाही नाही घरात ना नाश्ता करून यस तो मला वाजलं पाला
मग परत मला का सोडणार नाही गेलोच नाही लग्नाला
गेलाच नाचय म काय बायक एकटेच गेली
बायकोला नाही म्हणलो मग जरा वाद दोघांत
तेवढ ब उ म्हट ब
राहू दे्या म्हणलो तिला काय परय नाही तू कुठं काम यालास काय
कामाच घ्या आता जेव्हाय बसलेो वेळ होता म्हण तुला फोन लाव्या
लवकरच
नाही एकची बॅच आणि आठची बॅच असते रे मग तेव्हाच एवढा मोबाईल असते
होता क एक सहा महिने
परवा मला लावलेल तुशान काल फर आता दीड तास अडीचपर्यंत
हा हा अरचपर्यंत
काल मला म्हणला चप्पल घेतलीस काय म्हणला घेतली की का रे नाही मला पण घ्यायचंय म्हलं आधीच सांगशील का नाही
अरे व तू घे नवतस ना म कधी येतलास मग
हम्म कालच घेतलं
अ कधी येल तरस का सुट्टी होती काय
हम् हम कामावरूनच गेलतो रे जेव्हाच्या ब्रेकमध्येध्ये
अरे बरवा तुम्हाला जेव्हा सुट्टी तर मिळत्या
हम् काजला मिळत नसल्या कतच
नाही आमच्यात नसते आमच्यात सगळे म्हणून एकत्र यायचं कामावरडेल तशी दहा मिनिटं जेवायचं
दहा मिनटं
दहा मिनिटांच असतं आम्हाला
अन दहा वेळा... अन दोन तास बोंबलत फिरायचं
हं... नाय नाय, तसं काय नसतंय.
मटेरियल आणायला गेलाय की तिकडेच
मटर... तेवढं होणार की?
डायरेक्ट एक हाप भगुनच
हम्म... ते काय आता... मॅचेत वगैर तेवढं होणारच
काल बघेतलीस काय मॅच... अर्जेंटिनाची, रात्रीची
नाई... हेडलाईन्स बघितली... हे... हा बरोबर हा... हायलाइट आता तेवढंच बघितलं दहा मिनिटाची... भारी वाटलं खरं... हारले असतील जरा कमी
हा
बगितलं नाई दोन तीन
आरं... आपलं लेट होतं... त्यांचं नाई बाळ
आरं... लीड खरं... शेवटला गोल मारली रे... दोन दोन गोल झाल्ती
होयच की त्यांनी शेवटला गोल मारलेली... म्हणजे त्यांनी ड्रॉ केलेली ती मॅच
मग बाकी काय मजेत?
मजेत मध्ये... चाललंय आता.... हाय आता, गेली ए, काम बीमं अजून सुरुवात झालेली नाई सकाळ पासनं... कामच नाई... पाऊस पडलाय, कस्टमर येत नाई, दारात पाणी झालंय
दारात पाणी यायला लागलं तुमच्या आता इथं?
त्याचं... पाऊस पडलेलं पाणी साठलय रे, नाई साठ लै पाणी ए... होय... ते माणसं गाड्या लावल्याय की नई... टपतय पाणी, पुढे सरकत नाई
बरं ते नव्ह... आता माझं... काय म्हणलास... बोल बोल
मालकानं केलाय कोबा पावसात
पावसात कोबा?
पावतात केलाय व्हय
व्यवस्थित
आता काय माहीत, राहतोय का नाई राहिला तर बरा... हं सगळी करायला... चेष्टा त्याची काय आता... व्हय... आता पावसात, मी म्हणलो पावसाळ्यात कोबा केलाय... आता येत नाई
पावसाळ्यात चालतंय... पण लई पण पाऊस चालत नाई रे त्याला, बारीक चालतंय.
आता चालूच हे न पाऊस एक
कुठं, बाहेर केलाय, का दुकानाच्या दारात?
बाहेरच की... दुकानाच्या दारात
तिथं व्हय... मला वाटलं काय त्यांच्या घराबिरात. तिथं मग काय, आता काय राहिला तर चांगला राहील नाईतर मग
काय... आता काय माहीत... राहिला तर नशीब त्याचं फुकट गावला रे... व्हय साईडला कॉँक्रीिटचं काम चालू ए... मग फुकट गावला म्हणून टाकला
हा... मग... बरोबर असल... मग तेची काय चुकी नाय... फुकट ते पोस्ती
हुं हुं
ती काय परंपराच हे कोल्हापूरात... ते माझं गाडीचं काम करायचं होतं, ते काय पाचशेमध्ये ते मागच्या येळी, म्हणलेलं माहितेय काय मला
हा हा सचिन
हा तेच की मग त्याच्याकडन काही करून घेऊ का नको म्हणाली
आता मग गरजेचं असलं तर करून घे की मला तर वाटते गरजेचं हाय ते
गरजेचं म आता किकच आहे रे मेन क किकवररच आहे सगळं. खरं तो नंतर खर्च वाढवाय नको. पुरे म्हणजे खोोलल्यानंतर म्हणायला नको चार हजार पाच हजार मग का उपयोग नाही मग त्या नाहीतर मग हायाशी चाललेले बरे आहे
त्याला म्हणा बरोबर पाचशे देणार नवं खर्च आधी मी कामाला नाही म्हून सांगायचं.
कामाला नाही असा विषय नाही रे पण त्या गाडीला असं मा त्याच्या नंतर हजारच्या वर खर्च करण्यात काय अर्थच नाही तिथन पुढं
बरोबर हाय की व
च झालायय काल हिशोब काढला जरा क पन्नास गेलेत त्या गाडीला
पन्नास हजार आग आय चांग दुसरी घेतली चाली असती गाडी. नवीनच घेतलेय चालले असते की
व्हय आधीमध्ये आणि केल्याने वेगळाच आहे मग तेच विष विषय विचार करायला आता परत नवीनीच् घेतलेली का वाईट या
नवीन हप्त्या जरी काढली तरी चालते
हा
हप्त्यांत तरी
तेच आता माझ्या डोक्यात होतं रायडर काढायची पन्नास ऍव्हरेज कायतर आहे पन्नास साठ स्प्लेंडर एवढं रायडर गाडीचं नाव आहे रे म्हणजे स्पोर्ट बाईक पण आहे आणि एवरेज पण आपलं स््लेंडर सारखा आहे.
हा हा मे कर्द ते कड्कडेल तर शेगिततस काय बघ नाय ते मध्येच घेतलं हा सेकंड म तिकडं चांगल्या गाड्या असतात जास्त वापरायला नाही काय नाही.
वापरलेले असत की तिने पण बुक्का केलेला असत ग
नाही नाही एखाद्या डॉक्टर बिकटरची बघायचे रे डॉक्टर, वकील
हा ते आहे सोड ठीक आहे अस मग स्मूथच चालवलेले असते रे
हा स्मूथ चाललेले असता नाही एखाद्या लेडीजून वापरलेले गाडी नदा टकलेली
हा ते ते पण चालते सोड तशी मी आली तर उचलणार सोडले गेच नाहीतर मग मग नवीनच डोक्यात घ्यायचं काहीतरी
चालतेय का पगारवे आपला दादा ढेगभर आहे काय टेन्शन नाही
कुठला डी ढेकळ सगळा दाडीला ते बूट घ्या सॉक्स घ्या इस्त्री करा शर्ट सगळा याला चाललाय कोया
निम्मा खर्च त्यालाच आला दाडीला जायच असेल जास्त आता मशीन घेतलायस काय?
कायण मशीन नाही ते मशीन न होईन झाल्या व्यवस्थित मग मशीन दिलं परत दुसऱ्यांना मागवलं पहिलं बाद असल म्हणून ते दुसरं पण तसंच नाही आता जलेडी घेऊन आले की बाबा जेलेट आणि फोम आणलाय खर अजून वापराय नाही ते
ह किती बचत करणारी आहे.
आ काय बचत करून मारा लावली ते चन खरच की काय डोक्याला ताप झालाय काम कमी आणि लढतरी जास्त झाल्यात पाऊस आहे जास्त तिकडे पण पाऊस आहे
अ घयची बोब आणायची बोब
हम्म ते ना आता मी लावलेला फोन महिित आहे का तुला?
माहिती आहे की
व्यवस्थित या म्हणलं आता तू फोन उचललास काय केला नेमकं म्हणायचं? कारण का मी ह्यो फोन सोडून कणी तुला अनेक फोन लावलाा साधा फोन
होय साधा पण लाावलेला उचलला तो तो कट झाला
होय ते ते साधा पण कट झाला काय मी कट केला बहुतेक तो
हा तू कट केला असीलल मग हिऊ चालला मग हिऊ लागला बरोबर
ह म ह्याला हे जे काही रिंगबिंग वले असं काय ऐकवायला नाही मला डायरेक्ट ते टायमिंग चाल झालं मी बोलाय चालू झालो अ मला काय विचारयच माध्ये्या काय तझ नंबर हि आठजार तीन आहे का दुसरा आहे ते विचारयच
नाही आठ हजार तीन आठ हजार तीन
हा हा कारण मला काल तसं वाटलं काय माल मला काल तसं वाटलं जर म्हटलं बॅलन्स नसल अ दुसरा्या नंबर अस आणि मी ह्या नंबरला लावायचं फोनच लागणार नाही म्हण
बरोबर आहे कि वय
मग उपयोगबी नाही लावून
मला वाट मला अपडेट ला आले रे मला हा हा अपडेट ला आलाय मोबाईल
आणि ब्रोला कायतरी विचारयला वाटतं मी एकाने चार वेळा केल्यावर चालतय मला कॉल तो म्हणजे तू मला आता परत
हा हा हा
आता ही दहा मिनिट झाली की नाही
पुढचं काय म्हणते हा ऐक
ती पण मग तुला वेळ अस लावला अस चालते हा बोल की
चालते का आताय आत्ता काय आले कस्टमर तेवढं कामअ ते येतय
हम्म
आताही कस्टमर झाल तेवढा आवरणार
चाल पण करायच्या आधी मला साधा फन टाके त उचलला तर लावूनय तर लावू नकोस
होयय बघूया का आता कस कस होतय
बऱ्याच लोकांना बघूया लावून पण
हम् म्हणजे किततीला मिळते मोबाईल आता रात्री काय माहिती सांग त्याला रात्री मोबाईल घेतला मि नव रे हा ह बीरे आ
कामगार सातला घरा जातात बिहारी नऊ ला दहा ला जात
दर बेर बिहारालवे
हय नुसतं काम आहे की काम त्या आता साईडच्या ना बिहारी बिहारी म्हणून मी बिहारी झालोय
शेजार् याचा गुन लागला तुला
ती गेली बिहारी तिकडे शिकायला मी बिहारी झालो आत
ह हाव रात्री आल नाहीस काय बाहेर
ना बा कोण येत नाही म्हणल्या मी बी नाही आलो काल
मी मी एक साडे दहा वाजता आलतो कोण नव्हतं रिक्षाला बसलो दहा मिनटं
मला प्रेमानें फोन केलता तर करायला का कितीिला येणार का नाही अबा
आकराला कस काय एवढे वेळान
बाकड्यावर याला काय प्रॉब्लेम नाही पाऊस होता काल नाही त मी येतोच वर येन जातोयस बाकड्यावर बसून जातोस दहा मिनट
रपपाटा पाहस हो रपपाटा
त्याच्यामुळे झालो नाही बरं चालते ठेव्या का नंतर बोलल्या
चाल चालते मला काम आहे हा हा
हा हा